हो
एवढा एक एक करूया मग राहिलेला एकका नंतर करूया ग माझं पण आवडतो मग
हा चालते
संध्याकाळी पण वेळ मिळल म्हणजे आठ वाजत्यात मंदिरातून यायला मग अजून माझं किती आता हे झालं की सोळा कॉल होत्यात ग न चौदा कॉल म्हणजे आता एकशे ऐंशी मिनटचं लमिट कवा धरतात बघूया तेच्यावर कॉलचं हे ठरणारं. तुम्ही मोजलस कॉल किती झाल्यात?
नाई काय बघितलं नाय मी
हे झालं तुला ट्रांजेक् ट्रान्झॅक्शनचं.
नाही.
अजून ते बंदच आहे वाटतं वरूनच काय प्रॉब्लेम आलाय त्याला. माझं परवाात चौदाश पंधरा रुपये जमा झाल आणि सतराशे नव्वद रुपये प्रोसेसिंग ला आहे अजून म्हणजे कॉलच असतील ते बहुतेक.
ते ग अ बिर्याणी कधी करतायसा.
कसली वेळ.
ह व्हेज नॉनव्हेज.
व्हेज करतेय व्हेज करतेय व्हेज करतोय ब नॉनव्हेज अजून म्हणजे एकदा किलती. तर ते आपण नाही कधी करायचं ते तू कशी नॉन व्हेजची कशी करत्यास.
अम् चिकन धुऊन घ्या म्हणजे प्रमाणात घालायच लेय पण घालायच नाही. एक किलोला अर्धा किलो जरी घातलं तरी चालतेय.
का एक किलोत
म्हणजे खाण्याची इजाव असतेय ते.
हा हां हां.
म्हणजे जास्त कुणाला आवडते भातात कुणाला नाही असं
हा हा हा.
हा मग काय बाहेरचा तांदूळ रायचा तांदूळ मोठा तो.
ह
तो खडा मसाला घालून आधी थोडासा वापरून घ्यायचा
हा.
लय पण शिजवायच नाही. आणि चिकनला चिकन धुवून त्याला दही अ परत त हिजा मसाला चिकन बिर्याणी मसाला. चिकन मसाला परत चटणी मीठ हळद. असं लावून मॅरिनेट करून जवळ जवळ अर्धा तास ठेवायचं.
हा
आणि अम ते अर्ध्या तासान मग कांदा लालसर भाजायचा तळून घ्यायचा.
हा.
त म्हणजे बाजूला काढून त्या नंतर चिकनची फोडणी मारायची ते आपण दही घालून ठेवलेल्या.
हा हा हा.
आणि चिकन पू शिजवून घ्यायचं.
हां
चिकन आणि अ
तवा फक्त तेलात वापून घ्यायचं.
नाही नाही शिजवून घ्यायचं ते आपण थोडं ते मसालेच राहिलेला ह्याला म्हणजे आपण भांड्यात ज्या भांड्यात अ त्याचं पूर्ण एक मिश्रण करणार आहे त्यात थोडस म्हणजे पाणी घालून असं खळबळून हे करायचं वतायचं त्यात.
हम्म.
आणि हे करायचं ते शिजवून घ्यायचं पूर्ण चिकन.
हा हा हा.
म्हणजे अ आणि खाली एक भाताचा थर घालायचा. म्हणजे ते जवळजवळ पन्नास टक्के भात शिजवायचा आणि पन्नास टक्के कच्चा राखायचा.
हम्म.
आणि खाली आधी भाताचा थर घालायचा, वर ती चिकन टाकायचं असं कप्प कप्प करायचं भात चिकन असं कप्प करायचं. आणि आपल्याकडं कोणता कलर आहे तो कलर सोड हं सोडायचा. आणि तळलेला कांदा वरनं टाकायचा.
हम्म हम्म हम्म.
आणि रक्षावर अ हे करत ठेवायचं.
मु मुरत ठेवायच.
मुरत ठेवायचं म्हणजे थोड तांदूळ कच्च असतात ते ते वा पेन हे करताना भांड्याच्या आणि प्लेटीच्या भोवतीने पूर्ण कणिक लावायची.
हम्म.
जेणेकरून ती वाफ बाहेर जाऊ नये.
हम्म हम्म.
असं मी असं कर आतल्या आत समोर येत की हा असं मी करतोय बघा. तुम्ही कधी करत नाहीसा काय मग आणि डायरे क्ट काय मग ती फोडणीच मारतोय एकदा एकदा म्हणजे अस करत बसण्यापेक्षा एकदा डायरेक्ट फोडणी मारतोय सगळ म्हणजे कांदा वगैरे सगळं एकदमच घालून.
मी एकदा एकदा इथं केलती. अ लय वर्ष झाली त्याला आणि त्याच्यानंतर काय मग तिकडं मम्मीकडे जाईत होतं तेव्हा दादाच कनी गेलं कनी चिक क बकऱ्याच मटण आणायचा आणि म्हणायचा तायडे हे पण चिकन आण तो आणि तुला बिर्याणी करतो मग त सारखा मटन आणि बिर्याणी तोच कराय त्यामुळे इकडं कवा नाहीच. आणि त्यात कस मारकरी आहेत दोन आणि आम्ही हाय मग त्यासनी वेगळा भात आम्हाला ती बिर्याणी करण्यापेक्षा मी त्या नादालाच लागत नाही कधी करतच नाही मी ते. वेगवेगळं कारण लईच वेगळं होत ब चपात्या किंवा आता घरात कसं अ हे मांसाहार काहीतरी असला अंडी किंवा म टन किंवा चिकन असल चपात्या आम्हाला सासूला परत मालकाला आणि आम ची दोन पोरं जावाई यांना सगळ्यांना चपात्या करायच्या साद सास रा आणि दीर हे खात नाहीत चपात्या खात नाहीत त्यासनी भाकरी करायच त्यांची भाजी आमटी वेगळी. आम्हाला ते रस्सा आणि मटण वेगळं त्या आमच्या चपात्या त्यांच्या भाकरी त्यामुळे ते ती कुठलं कुठलं काय काय करत बसायचं त्यामुळं मग करायच्या नादाला कवा लागतच नाही. नाही पडुदे तिकडं म्हणतोय असं आहे ते.
आम्ही सगळे नॉनवेेज च् आहे.
हम तुम्ही सगळे एक एक सारख सगळी असली चालतेय ग. त्यामुळे हे काही नाही. आमच्यात कसं एकाला एक आणि एकाला एक करायच म्हणजे नको वाटते. वैताग यायची पाळी येत्या जेवणाना करायला.
व्हेज कस करतायसा?
व्हेज काय मग आपला हे जेवा आहेस की मसाले भात व्हेज बिर्याणी म्हणजे त्यात सगळं घालून. कांदा टोमॅटो फ्लावर वटण बटाटो सगळं घालून आपल्या ह्या जेवाणीच करायचं खडा मसाला घालून मसाल्याची पुुडी मी हे करायचं.
तर त्याला हे कशी शिजवून घ्यायचं एवढंच करतो दुसरं कास हे लावून बिऊन काय करत नाही. सगळ्या भाज्या जर बिर्याणी करायच असल तर सगळ्या भाज्या नुसद्धा मसाले भात करायचा असला तर हे करायचं हे करतोय. आपलं वट तणी घालतोय खडा मसाला तेवढंच दुसरं काय नाही.
नाही होय काजू वगैरे काय घालत नाहीसा.
काजू तेच की काजू पण म्हणजे मसाल्या घाताला काजू नाही व्हेज बिर्याणी करायची असल तर काजू ते मी घालून करतोय मग तू काय मसाले घातात पण काजू घालतेस काय?
हो मी मसाले भातात पण काजू घाते.
काय वाटतं ल हारा गाडी आून ठेवला सगळ. सगळं करतेस म्हणून तो भारी आहे बाबा सगळं पदार्थ करून मी करते असते. हम्.
अ म्हणजे कसं? अ पोर म्हणजे कस सारखं दुकान दुकान पण असं नाही हो. म्हणजे खातात ते दुकानातलं पण सारखं कसं पण आजेरी पडत. त्यापेक्षा आपण तिकड म्हणजे हेच करायचं नाही. तिकड म्हणजे नुसत घरातलंच द्यायचं की दुकानाकडे जाऊच द्यायचं म् ऊस द्याचं नाही दुकानाकडं
हम्म हम्म चालते मग सगळं घरात करून घालते असं.
होय सगळं मी घरातच करतोय.
बर. मी सोड येतय सोड सगळ पण करायचं करायचं. करायचं कधी हे हाच वेळ मिळत नाही आता आपली कामाची घाय झालू रोप झालेय.
आता अकरा साडे अकरा बारा वाजेपर्यंत आवरडते कसं पण
हं.
की म्हणजे दोन तास झोपत मग त्या व काहीतरी असं म्हणजे करायचं. आणि गरम डब्या ठेवायचं हेि उठपर्यंत गरम राहते ते
हम हम. हम तेही करायचं मी ऐकव कव्हा तरी मनात असलं तर ते हेच करतो नाही तर नाही आता हे. त्याचा तवा आणलाय डोस तवा तरी करायच ते पण का? खालीवर करत आंबट लागतय ते नको म्हणतात असं करतात आमच्यात एक तर नाही ल तर आहे मनापासन दुसरी गोष्ट त्या माणसानं काहीतरी वेगळं असावं मग केली असली ती मनापासन खायचं नाही. त चुकत खायचं मग त्या रुटची भाजी आमचीच गोड लागते मग खाऊ द्या तर रुचीच भाजी आम आपण कशाला ते हे करत बसायचं. आपला टाइम वेस्ट करत बसायच करून घालणार. घरून घातल्यावर त्या खाणाऱ्याला त्या हे झालं की भारी वाटते आपल्याला पण
हो.
म्हणून मी करीत नाही पडू तिकडे पोरं काय म आता दुकानातलं पण शाळेत दिवसभर अस. त्यांची ती काय नादाला तेवढंच खालं तर खालं एक दहा- पाच दहा रुपये दिवसात नाही नाही तर नाहीच तचं ति
आमचं मध्ये म्हणजे दुकाला गेलीत की सेलिब्रेशन शिवाय काय आणत नव्हती. आणि कुरकुरीशिवाय.
हम् ते आमची परगी तसले आहे तसलेच खात्या, ते खरं मुलाला माझ्या तस लागत नाही ते तो ग नुसता गोडवर आहे त्याला त्या- आणि साध्या बिडद्या काय कॅडबऱ्या खायत नाही ते किटक्याट- परत ती डेअरी मिल्कची असलच खातोय तेलकट- का घेत नाही त कुरकुरी आणून ठेवलं असलं त्यांनी सगळं आणतोय जाता आणि ती पिल्ली आणते म्हण आपण पण आणतोय आणिणी आणून मला चालत बत त खा मम्मा अस दे खा मम्मा खा करीत असतय मला म्हणून ती चॉकलेट नाही तर ती हि असलच खातोय. मनात असलं ते बी सकाळात आज रडा लागलाव प पाचज रुपयाेच घेऊन दिलं नाहींतर रोज तसाव जात. संध्याकाळी आला की जरा किरकिर दे पाच रुपये दे पाच रुपये मग तेवढंच. मग तिझं बी तसच एवढं काही हे नाही. जेवणाच व्यवस्थित आहे त्यांच त्यामुळे कधी अशी जास्त करून आजारी, पोरं नसतात माझी.
आमची सारखी आजारीेत सारखी-
नाही कधीच नाही माझे आता मध्ये जरा दोघं पण आजारी पडलेले. औषधांचा ढोस असत ति- पडल्यात बघ त्याला दोन बाटली आणल्या दोन दोन तीन तीन वेळाच घातल्या. ती बाटल्या भरल्या तिथच पडल्या त्याची सर्दी कमी च आली. पर मुल ती परगी पण आजारी पडली तिला पण दो- सहा सहा गोळ्या दि त्या्या पण मी दोन दोनच घेतल्या आणि ते दोन दोन गोळ्या तिचं कमी आलं. अस काय म्हणजे हेच नाही दोघं पण व्यवस्थित त्यांची प्रतिकारशक्ती व्यवस्थित आहे ग. तेव्हा आजारी कधीच नाही पडत तर ती जर रोज तेलकट खाते खरा- कधी आजारी पडत नाही कधी कधी, पोड बिघडत नाही, तिचं काही सुद्धा नाही तिला प्रॉब्लेम तेलकट दुकानातला आहे त- दुसरं का नाही. काय नाही नाही पोर आहेत पोरांचं काही नाही. हम्म आज काय रेसिपी करणार आहे संध्याकाळ ह- आज रेसिपी काय? भा दोडक्याची भाजी आणि वारणेच्या शेंगाच्या आमटी व-
होय आज काय दुसरं का नाही आज गुरुवार.
आज गुरुवार तरी पाळतेस बाई गुरु.
नाही नाही गुरुवारच खाततोय आम्ही दोघं बाकी कोण काहीत नाही ते.
ह तू म्हणजे तू पण खातेस व-
मी खातोय ती दोघं जण खायत नाही.
सासु हम्म बरं एकटीच हम्म हम् हम् चालतय मग नंतर कर राहिलेले एक एक.